हॅलो.
हॅलो.
हॅलो हा येतोय आवाज ताई.
हा येत आहे आवाज हो हो हो.
हा चाललं आज जरा अस पावसामुळे नेटवर्क इशू होता ना.
हो का आमच्याकडे तर पाऊसच नाहीे येत नाही येते आमच्याकडे दोन. तीन दिवस झाले हो खूपच गर्मिया होत हाय.
हा इकडे खूप पाऊस आहे. निसर्ग छान आहे धब धबे छान आहेत. जर असं सुट्टया असल्या की मुलांना हो. ते फिरण थोडस कस धबधब्यावर पण जातना हे होत. चना भीती हो. ते लगेच मग काय दर्डी वगैरे कोसळतायत म्हणा. किंवा आता जर असं जवळ जाऊन देत नाहीत पाण्याचा प्रवाह किती. ते सांगता येत नाही ना. असं होतं त्यामुळे असं झालं ना.
य सकते का.
हा.
ह्.
हॅलो हा थोडासा आवाज ब्रेक होतोय.
अस.
हा हा येतोय आता.
नाही पोलीस वगैरे असतील ना म्हटलं मग तिथे पाहाणी करायसाठी. धबधब्या जवळ वगैरे.
हा असतो की बॅरिकेडट्स असतात ना कडेला. त्यामुळे जाऊ देत नाहीत की पण ते काय होत हे कॉलेजचे मुलं मुली असतातना. ते फार प्रॉब्लेम करतात उगीच जाऊन ते रिल्स काढायच्या फोटो काढायच्या त्याच्यामुळ कसं होतं. कड्यावरती वगैरे उंच नंतर. जर अस वाहतुकीला पण प्रॉब्लेम थोडासा एखादी जरी घटना घडली तरी ते मग वाहतुकीसाठी बंद करता. करताच. पण थोडस हा कोय कोयना भाग येतो ना कोकण एरिया येत असल्यावर. अ छान आहे वातावरण वगैरे एकदम छान आहे आणि फिरायला. थंड पण आहे सगळीकडे हिरवळ आहे आणि छोट आता पाऊस पडत असला थोडीशी उघडझाप असली की छान वाटत फिरायला आणि कसं होत. तिथे पण लोकांना थोडं उत्पन्नाच साधन असतं ना. काय म्हणा त्यांचे. त्यात छोटे छोटे व्यावसायिक असतात ते काय विक्रीसाठी आणलेलं असतं हे हेच दिवस. हे दिवस आहेत त्यांच्या उत्पना साठी.
हं. हो ते मक्याचे कणीस पॉपकॉर्न गुपचूप असं काही भेळ वगैरे लावत.
हा चहाचे वडापावचे वगैरे ते मग त्यांच त्यांना तर मग पर्यटक आल्याशिवाय तरी थोडीस त्यांचा पण व्यवसाय होणार आहे. थोडं महाग वाटत. तआपल्याला ते कस आ क वगरे जाऊ तिथं थांबायंचं. ठिकाणी थांबावं लागत दिवस दिवस. पाऊस वारा कायसगळ्याच झेलायचं म्हटल्यानंतर थोडसं. होत मग त्यामुळे थोडीशी महागाई वाटते आपल्याला असं घेताना. ते पण थोडं तेवढ्या अडचणींच जमा करून जावं लागतात ना. त्या लोकांची आम्ही मुलाखत ऐकली ना परवा मोबाईल वर. अ . हा मग ते च ते च साहा. त्याच्यावरच असते तेच ते सांगत होते की म्हणजे नाही का आता धबधब्यांवर म्हणले. बंदी घातली की मग आमच्याकड पर्यटक येत नाहीत ना मग असं होतं की आमच. एवढेच दोन तीन महिने आहेत ना नंतर मग कमी झाला धबधब्यांना. पाणी कमी आलंकी काय जाणं होत नाही मग. त्यामुळ मला वाटत की अस. निसर्गाचा आनंद घेतला पण पाहिजे त्या त्या ऋतू
नाही नाही फिरायला गेलं पण पाहिजे ना हा य तरवेळ राहतो. वर्षातून एकदा येते तर गेलंच पाहिजे फिरायला.
आपण आपली काळजी प्रत्येकाने जर आपली स्वतःची काळजी घेतली. तर हे पुढं घटना अशा घडणार आहेत ना थोडस ते कसं होतं. पोलिसांनी पण जिथं जातय तिथं आता मला वाटतं बऱ्यापैकी धबधब्यांना. त्यांनी बाहेर गेस लावत म्हणजे अगदी खालपर्यंत अ अगदी नीट दबधब्याच्या खाली कुणाला जाता येत नाही. पण लोक शोधून असते रस्ते काढतातच. सगळ्या डोंगर कपारी त छान वाटत लांबूनला हा छान.
हो हो.
थोड लहान मुत लांना घेतली पाहिजेण ब
हम्म.
तर बघितलं वगैरे बाळ सुधा जातात एक असं होतंय.
हो हो हो फिरायला न गेलंही पाहिजे हो ताई फिरायला. गेलंहि पाहिजे फिरायला आम्ही कुठेच नाही जात इकडे फिरायला वगैरे,
हो ना
इकडे कुठं आहेच नाही आहे पण खूप लांब असल्याने नाही जात.
हा मग हे असं ना थोडस मला वाटत ज्या त्या ऋतूमध्ये ते ठिकाण आता इथं महाबळेश्वर पण जवळ आहे मग ते थंडीच्या दिवसात तिथे जरी थंड हवेचे ठिकाण आहे पण थंडीच्या दिवसातच फिरायला तिथं खूप मज्या असते म्हणजे दाट धुकं असतं. नंतर कास पठारे आहे कास पठारे हा कास पठारावरती वेगवेगळी म्हणजे फॉरेन जातीची सुद्धा फुलं उमलतात तिथं डिसेंबरमध्ये मग हे काय काय ठिकाण आहिती हा. मग ते बरेच से ठिकाणी की जवळपास म्हणजे आपल्याला बघण्या सारखी मग आपण जाऊ शकतो तिथं पर्यंत मला असं वाटत की काय आपण पण मुलांना नेल्याशिवाय ते पण थोडीच जाणार आहेत.
हो ते तर आहे आपण नाही नेणार तर कोण लेकलाणा लेक लेकरांना.
आणि त्यांच हम्म त्यांना पण आनंद भेटतो त्या गोष्टीतून असं होतं ते नवीन नवीन गोष्टी मिळतात अनुभवायला मिळतात. थोडस काळजी घेऊन आपण केल काय कस होत पावसाचं प्रमाण जास्त जर वाढलं तरच मग ते कस रस् रस्ते वगैरे आता हल्ली खचचित होतेयचं ना जुने रस्ते असतील किंवा दिवसाचे तर ते माती वाहून गेली की ते होत तसं. पण थोडासा हा हा पाऊस बघून जर घे उघडझाप आहे त्यामुळं छान आहे म्हणजे हे दिवस आहेत ते फिरण्यासाठी छान आहेत एकदम.
हम् हम् बरे आहोत? तुम्हाला तिकडे फिरायला मस्त मिळतंय आम्ही इकडं कुठं करा काहीच नाही चंद्रपूर साईडला, काहीच असं मिळत नाही हा.
हा म हे असंच होतना हे पूर गल्लीत आहेत मग लगेच पुढं असं जातंय सरकून पाणी मग ते आपण बघितलं तर एक तारख म्हणजे असं पण नाही असं समान पाहिजे होत. पाऊस म्हणजे तिकडं पण थोडा पाहिजे होता इकड पण थोडा. इकड म्हणजे पडला म्हणजे का अगदी ढगफुटीचा दृश पाऊस पडतो.
हो हो आणखी हम् आमच्या इकडे नाहीच आहे पाऊस तेवढा.
आहे ना पिकं काय असतात तिकडं मग?
इकडे परात ते कपास आणि धाण, गहू वगैरे इकडे आहे ह्या साईडला. हम्म पराठी आहे हो का.
हा ऊस असतो भुईमुगाच्या
सगळेजण हो का.
हा
नाही या साईडन धाण्याचं पीक आहे.
हो
आणि गहू पण पिकवतात आणि क कपास.
हा
सगळे असं पिकवतात म्हणा कापूस हे उ उसाचं पण आहे लागवड पण तेवढं नाही वाटत आहे इकडे ह्या साईडला.
ते कसलं पाणी असत तुम्हांला पाडवरती प्रमाण अस मग पाणी, इकडं, हा पावसाचं प्रमाण जास्त असतं परत कारखाने आहेत जास्त, त्यामुळ मग ते उसाची लागवड केली जाते.
हो.
उसाच क्षेत्र असतं नंतर, अ घेवडा, सोयाबीन नंतर हि हंगामी पिकं पण घेतली जातात, भुईमग असतो, शेंगा हा, मग त्या त्या ऋतुमध्ये घेतली जातात, कडधान्य असतात, त्यामुळे त्या ऋतनुसार आता हा. सण पण साजरे केले जातात, आज बेदुंरसण केला जातो बैलांसाठी.
हा, स्वस्तच असेल मग तिकडे थोडंसं, नाही का फळं वगैरे.
हा, ते फळं फळं नाही, फळं थोडी महाग राहतात, पण ह्या ज्या भाज्या हायत त्या स्वस्त होतात. त्यात श्रावण वगैरे एकदम, दहा रुपये पाच रुप पयाशा अगदी मेथीची भाजी वगैरे ना, आता प्रत्येकाच्या शेतात तुम्हाला भेटनार, पण बघायला असं होतं, त्या पावसाच्या भि
हो का, आमच्या इकडे तर खूप महागच आहे. हा हा हा हा.
नाही, इकडं आहे, कारण इकडं ते होतात त्या भाज्या वगैरे असल्यामुळे कमी होते ओ. आणि त्यामुळ गिरणी. तिथं जास्त प्रमाणात घेतात,, हा आणि काय होतं, म्हणजे आपण म्हणतो पण हे, शेतकऱ्यांनी पिकवलं तर ते आपल्याला मिळणार हाय, असं होतं. थोडीच आपण सगळ्या गोष्टी, असं विकत घ्यायला गेलो तरी त्यांच्याकडून माल आलं पाहिजे, आणि कसं हो काही काय ठिकाणी मग पाऊस खूप प्रमाणात असं, इकडं मग भात वगैरे करतात, भाताची पिकं असतात ते अंदवस
हो, आमच्या इकडे भाताचच आहे ना, हं भाताचच आहे आमच्या इकडे.
हां, माहेराचं म ते कसं पाऊस, तसं सम प्रमाणात पाहिजे, म्हणजे तिकडं, विदर्भात पण थोडा पाहिजे, इकडं पण पाहिजे, काय होतं एक ठिकाणी जास्त असलं की कमी असला, पण पाऊस हा, त्याच्यावर तर जीवन आहे, यावर्षी आता बघितलं ना, किती दुष्काळ परिस्थिती झाली.
आमच्या इकडे पाऊसच नाई ये ना, खूप गरमी होतय, दोन तीन दिवस झाले पाऊस नाही येत. इथं तरी हलका हलका असा, खूप असा पाऊस नाई ये, धानाच वगैरे पीक सध्या तर, कोणी घेतच नाही हाय वाटतंय, हो.
बरं, खाली ते जमीन अजून उष्णता आहे ना जमीन. त्यामुळे ते गरमी तयार होते, जरासं पाऊस झाला ना. गर्मी तयार होते ओ.
खूपच, बिलकुल फ बिना फॅन शिवाय बसणं नाही, कुलर नाही हा,, खूपच गरमी आहे इकडे.
म्हणजे अजून म्हणलं तिथं उन्हाळा हाये चालु म्हणायचं.
हो हो हो उन्हाळा आहेच, कुलर असताना ले आमचा इकडले, कुलरच नाही काढले आम्ही, इकडे कळ्यांनी, हो कुलरच नाही काढलं.
नाही दार खिडक्या एवढे ह थंड सुट्टते पाऊस येतोय ना ते हवेत गारवा या.
हां हो
थोडस लगेस म हे पाऊस सुरुच होतंय मग. पाणी पण दूषित होते ना
हम् मग पाणी वगैरे, उकळून वगैरे पित असाल ना.
हा उकळून पेतो की, आता काय ते. हा या दिवसांत पितो ना पाणी वगैरे उकळुन पितो. आणि थोडंसं कसं होतं आता ऐकवा असल्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाई, पण पहिले च्या दिवसात जास्त व्हायचं.
हो.
हा बोर वगैरे असतं तर, नदीचं पाणी प्यायचं ळुण प्यावं लागतं.
हम्म ते मलेरिया, टायफाईड, डेंगू यांचं खूपच असतात. ते मग सात हो ना.
हो पावसांदी
खूपच राहते सात, हम् पावसाळ्याच
हे आपण पुढे कंटिन्यू ठेऊया मी करते तुझं.
हो हो हो नेटवर्क पग बरोबर मध्ये या.